हॅलो.
हॅलो.
हो का, मी दवाखान्यात आलेली आहे.
हा तुम्ही तीतच ये ना, कडोखलो मान, आगळ म त्याची किंमत पाहू आता आपण.
दोनी कून दोन सलाईन लावेले, उचलाला हात खाली नाही माझा.
नाही ग, पण ते पेमेंट पडायला महत्त्व ये.
डॉक्टर कडुन उचलून घेतला म्या कॉल.
ऐक ना.
हम्म.
अग आता मी तिला लावलं तरी डबल लागला तिला, टिबल-चौबल लागला मंग.
हो चांग चाल तिकडं-इकडं, मयी एक पण फोन नव्हता लागला ग.
अन तुला सांगती रेंज तर ती काडी इतकी पळून राहिली, काय तुला सांगू स्क्रीन स्टार्ट जर मारला तर तु म्हणशील काय हे.
बई तुअ चांगल झाला ग, मी लय परेशान झाली इक
हम्म बाई
पण मला ऐक ना, लाग ना ग मग पेमेंट?
म्हजी तूई, तूई काडी भरली का ती.
काळी भरली, हिरवी काळी झाली आता पूर्ण, त्याचा पाठवु का तुला
स्क्रीनशॉट नको, अन ते पुढं काय येऊ राहिल मंग?
मग ते अगं पुढं काहीच नाही. आणि ते असे पेमेंट दाखीवत्या का, किती झाल?
मंग पण मंग ते आज अकाउंटला नाही आलं, आताच कस का येईल म्हणा अकाउंटला
अग ते आपण कवा सोडित जाय ते तवा डायरेक्ट अकाउंटवर दाखवीत जा तवा.
अन अकाउंटवर येत नव्हत तवाच तिथ जमा दाखवीत होत, किती जमा झालेत.
हा मंग पैसे ते आत्ताच थोडीच येणारे ते मग त्याच्या पुुढे नंतर काही नाही का, एवढं भरून दिल्यावर.
मग नाही वाटत काही, मंग विचारणं लागन मला, नसल बी त अगवान जप अगं नसले बी ती येत मला मेळ लागला ना, मंग ज्याला जे येईल त्याच घेते मी ओढून.
हा मग मला तसच करायचंय, त्याच्यामुळे म्हण
मला त्याच्यात ही एवढं समजून घेतलं मी आता, लय सोपं वाटल मला. आधी लय आव आवघड वाट
मला समजलेलं आहे आता त्याच्यामुळेच म्हणते मी.
तुला लई लवकर समजलं मग मागून येऊन मया.
हा आ दोन मिनिटं झाले वाटत नाही का, कॉल कट घे चिन्ह म्हणलं कॉल माझ्या वर चालू होईन त्यावर न मला बोल नका का बोला आणि नुसता चालूच राहून दे म्हण
हा हा हा
म्हणे बारा बारा.
हा
हा तर का डबल पेमेंट चेक करून दे.
हा न तेच तर मग करीत होती मी आता मी नाही का ते दुसऱ्या ते काय याना विचारते अर्चना मावशीला.
हम्म किती दाखवलाल त्याच्यात?
अगं प पैसे दाखवित त्याच्यात पण तेव्हा मला असं वाटतं सगळी मिळून असं माहिती पहिले आलेली पेमेंटची.
हिला बी आलं.
अगं पहिलं मग चालू नव्हतं का ग
हा